हा हॅलो हा.
आज.
नाही नाही नाही ग.
कारे.
किया का खांबाटला लावलात नाही फोन नाही. यांचा नंबर दाबला सत्यान्नव तीसचाळीस त्रेपंचाव्याहत्तर. कोणता ते म्हणला. नाही नाही ती म्हणते तू रे का खांबाटला फोन लावलाच म्हणे.
कोण म्हणे.
किती वन राहिली.
दीदी का?
हा तेला ना गो मीरकाकूला.
हम्म. किती मिनिट राहिले?
हो दुसरा सुरू झाला ना?
तू झाला का?
हा म्हणून वेळ लागला ना मग.
हा.
चालू झाला. गायत्री काय करते?
अभ्यास कर ते आली ते तुला सांगितलं ना मी.
हा.
हम्म.
ती दिली नाय.
थोडसंकच लिहायचं आहे. ती बोलला ना मग आता.
हा. तुम्ही काम बी करा, बोला बी.
मी आत्ता.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
मी कुकर ही लावते बोलते बी ये.
हा दोन्ही काम करायचं.
हा स्वयंपाक तू करतीत काय खिचडी.
हो न.
तू?
नाही बाबा मी दहा वाजता खिचडी केली खिचडी केली दहा वाजता.
दहा अकराला अ श्रुतीला ती कुठे शाळेत गेली आज.
हां.